अर बोल ना काय
काही नाही केला तसत कॉल म्हणला टास्क राहिले दोन तीन दिवसांनी बंद होते म्हण म्हणून कॉल करा
जे जेवून घेऊन झालं काय
जेवण नाही सध्या नाही झालं नाही सध्या नाही झालं अजून
कहून तर रे या जेवणून घयं मग बसायचं मोबाईल फळत एवढं काय आलं
अ नाही आता पैसे घ्यायचे म्हणलं करा लागेल ना
पैसे काही काम करा लाग का दुसरं
हा
हो का काही नाही पैसे क्षेत्रात काम कंटिन्यू करायचं दुकान वाटतील तुमतरी
हां.
हम्म.
काय?
हॅलो हॅलो.
का म्हला.
आप त दुकान त एक दुकान वाटते म्हणलं कपडेच हॅलो हॅलो.
हो आहेा ना हाय ना आहे.
ते म्हटलं काय माणस हिंस लागतातात का?
ह पाय देख देख माणूस पाय माणूस सोडून गेला. घगर करजेत
दोन माणसे स
दोन माणसा मग कॅलरी कमी होईल एक माणस आहे दोन माणसा भेात
दमशरा आणि कर्नाटक काहन रे एकच ठेवा मग आमचा सचिन कामाचा माणूसही त्याला ठेवून टावाय.
बर मग सचिन ट ठवतो पण सॅलरी जास्त नाही देऊ शकणार तुम्ही-
किती सॅलरी.
सॅलरी अ पाच सहा रुपय
हच्छा. फक्त पाच सहा हजार रुपये.
हो.
कमीत कमी अटक तरी करा पाच सहा हजारात नाही होत हो का.
दु दुकान सध्या चालत नाही ना आपलं नवीन आहे ना. ते कस जरा जरा टेल सेटल झालं की मग वाढत.
आमचा माणूस काम करते वर पण चांगलं मन लावून करते.
हमलला करते म कस्टमर आले बा ना त्यासे सहा हजार आले.
हो का तेी आमचा एक माणूस आहे ऑनलाईन दुकान करून देते तुम्हाला जर लागत असलं तर
बरं करून घेऊ ना आपण मार्केटिंग वगैरेच पाहतो काहीतरी
हो होते ना तेी काय म्हणतात तिचेे चार्जेस आहेत फक्त महिन्याचे हजार रुपये द्या लागतात तुम्हाला होनची
हा ते देऊन टाक.
हो तुमचं ऑनलाईन तुम्ही मग ते हे ऑनलाईन वऐिकू शकताात ल की दुकानवर
ह ऑनलाईन विकू ना मग आपण ऑनलाईन बी विकू ऑफलाईन बी व फोन जरा अस ते इं्स्टा ववर वगैरे ऍड टाकून देत.
हो ना हो ना चालते ना ती काय जमते ना तसंवी हिरी पण कसं? अ काही नसल्यापेक्षा करायचं असं ऑनलाईन वगैरे
हो.
हम्. चालते मग बाकी आमचं काय नाही आमचं दुकान नाही सध्या आम्ही तेच पाहालो काम कुठं जरी
ते ते होपाच गॅरच आहे ना.
कारण नाही ते आहे पण ते दुसरं काहीतरी पहां लागल ना ते म्हणालो.
तु टाक नाही ख दोकान
नाही हो काम पाहिलो आम्ही सध्या
म्हण जॉप क लागला का पुणे मग
पुण्याले
हो.
पुण्याला कंपनी जा लागते मग ते जरा हे पडते खाणं पिणं वगैरे
मित्र आहे तिथं तर ते तिथं काम काम केलं त्याना अर्ध एक वर्ष नंतर बष सध्या झाले पंचवीस सव्वीस हजार पगार आहे
बापर...
फक्त मॅनुफॅक्चर ् झालेले पाट पाहतातटा आपले याचे
हो का हम्
पा कसे बनले कसे नाही
गाड्या वगैरेच असलच जमते आपल्याला त का आंबा कि काय जास्त काम जमत नाही
बर झालं ते आपले फत पा पहिले मॅन्युफॅक्चरिंग ते कसं जमा कराला लाग अर्ध एक वर्ष नंतर जर तू चांगलं काम असल द तझ प्र प्रमोट करून टाकतात
काही नाही हॉटेलचं चालू होता विचार आमचा हॉे टाकावू इदा मस्त एखादी
हॉटेल कसं आहे आपण ज्या शहरात राहतो ना ति हॉटेल चालवढ ते झालेले आहेत एकदम ते तेल चालतात
केले जातात हो का
हा
एखादी चांगली टाकली जमत नाही का फाइव्ह स्टार वगैरे अशी आपल्या इथं नाही ना मालिकात
मालेगावात नाही पण वाशम मध्ये लोकल गाव वाटतें मालेगावात आहे मल्या खराबच आहे
हो गं ते पण आहे मग काही करता येत ना तर का आपण चांगली जर केली ऍड गेट टाकल्या
एखादा शेप वगैरे पाहून घेऊया!
हम् ते व्हिडीओ बीडिओ बनवून आपण मस्त मग चालेल ना.
व्हिडिओ वगैरे बवून बनवून झाल्यावर ते त्याच्याला त्याना सारखं होऊन जाईल ते कस व्हिडिओ टाकतात. आम्ही माग गेलतो त्याने आमचा व्हिडिओ काढला.
हा बापर!
ते व्हिडिओ आता ऐंशी ऐंशी हा ह काम ते झाले? ऐंशी हजार लाईक आहेत त्याच्यावर म्हणजे व्ह्यूज तर माहत नाही आपल्याला ऐंशी हजार लाईक दिसतात.
बापरे मग ऐंशी हजार लोक येत अस तील तिथ महिन्याची बी म्हणजे येतच असतील नाय काय?
तसे येत नाय ते पाहतात. पाहतात फक्त आणि पाठवतात मित्रा आता समज तु माझा मित्र राहतो तर तुझ्या फीडमध्ये मध्ये जायला. आता म हे केलं ते असंच.
व्हिडिओ पाहिल्यावर तरी जातच ना लोक मग विचार करून बाबा नाही व्हिडिओ बनून तिकड चांगला माणूस आहे जेव लोक क येतात.
म ते करून पाहू आपण पण टाकून पाहू एकदा शेत चांगला ना होतं?
हो का!
हम्म!
हम्म पाह लागेल इथला चांगल एखादा.
इथं ना भाऊ एखादा फायव स्टार हॉटेल झाला जर का तुमचा शेेत चांगला असला लोकं मग वाशमन बी येतात आता जे जवळपासच्या गावाात येतातच.
हो का? मुला बळच लिखाण चांगला आहे मी शेफगिफ कामायला पाहाव लागल आहे का तुमचा नजरत एखादा?
आमच्या नजरेत नाही ना सध्या!
नाही का, पहा मग आता कुठे भेटेल बरं शेप आता पहायचा म्हणलं की?
हित नॉनव्हेज आणि व्हेज ठेवा. आणि कसं माहित आहे का किचन वेगळं ठेवा. लोकाला वाटला पाहिजे की अस नॉनव्हेज किचन वेगळ आणि याचा वेगळा आहे.
होणा नाही ते व्हेज वाले येणारच नाहीत ना जेवायला आपल्याहीत.
हा म ते प्रॉब्लेम होणार ना!
हम्म त्या बाकीच्या गोष्टी ठेवायचं का नाही कसं?
आस म्हण बाकीच्या सरकारी च्या गोष्टी ठेवल्या मग फॅमिली फॅमिलीयचे चान्सेस कमी आहेत.
हो मग फॅमिलीच बनवांय लागल गाड्या मग कसं जरा टेबल टेबल चांगले लावंव लागतील फॅमिली टाईप.
हो!
हम्म तस काहीतरी कर लागल.
हा सांगा मला अहो ते जरा नेटवर्क बरोबर नाही.
हो ते पण नेटवर्कच काय प्रॉब्लेम असते काय माहित.
हे पहा तुम्ही फ्रुट चा बिजनेस चालू झाला एकदा जरी झालं तर मग पैसालय आहे त्यात पण. तुम्हीच पाहा तुमचा फायदा आता तुम्हीच पाहा ना पनीर तुम्ही टॅक्स चाळीस एक रुपयाचा
हो चाळीस
हम्म मसाले घ्या वीस तीस रुपयाचे.
हो!
फ तुम्हाला फायदा पाहा ना दोनशे रुपयाचावा लाला ना कंपनी एक प्लेट पडते दोनशे पन्नास दोनशे हजार रुपयाची
पु ना होघड आहे ते पण मस्त आहे म्हणत
हो
पम तर पुूरती ना ते हॉटेलचाच व्यवसाय मस्त ना हे बाकी येता तुम्ही जे करायल का तुमचं कपड्यांही म्हणले काय नाही मला वाटतते तुम्ही आपण पार्टनरशिपमध्ये टाकू दुसरं
ह ते मालिकाट टे एखादा पाणीपुरीस टाकून जाऊ कोोन टाकतो हे नाही टाक दोन टाकतो एक ठाकतो वेगळ्या नावान ठेरतो रायवल ला म्हणजे लोक लोकल नाही माहती होते फग तुमला माहित राहा ना की हे दोन्ही गा्या मा आहे लोकांनी वाटल की बाबा इथं जास्त करते इकडे करते त्याच्यात कॉम्पिटिशन राहि त्यात लोक येत राहतील
हो ते पण आहे
पण लोकांना नाही माहित रा आहे ना की बा की आपलंच आहे
हो ना हो ना ते पण लोक काय चांगली क्वालिटी भेटली तिकडे जात लोकं बाार नाहीज तिच त विषय होती
हम् गाडीता विचार लाय का तमचा गाडी आहे विचार आपल्याकडे
ह इती टेम्पो वेम्पो पाहिजे का
ब
ह
ह टॅम्पो नाही आपली फॅमिली साठी जा आमी साठी का म्हणारल मी
तशी पाहिजे का म्ह हो बुलेर गुलेर चाल
ह अल्ट्रा नाही बली र नाही अल्ट्रा जाथ कमी आठ ज का दर
हां हां
जास्त दोन तीन वर्ष झाले फक्त येऊन आणि ते कस गाडीला चालू ड्रायव्हर नाही ती फॅमिली कुठंच फिराणार नाही म्हणजे ह्याचा विचार असेल तर सांगा आपल्याला
पाहा लागालकडे आता गिर एक आमचा मित्रण ते बुलेर गिलेर चालते आम्हाला
सातड मा आहेऐ का तुम्ही साताडला एका भेटून जा आणि कंडिशन चांगली आहे जास्त बी चालेल मी नाही का की तुम्हाला सांगलंच मी गाडी चालवणारला ड्रायव्हर नाही ड्रायव्हर नाही आणि ती फॅमिली जात फिरत
हा
हा
ड्रायव्हर नाही म्हण तिकड प्रश्न तेवढा ड्रायव्ह काही
तुमचं कसं आहे तुमचा एक भाऊ आहे तुमचं कस आहे तुमचा भाऊ आहे तुम्ही तुमच्या मघ तमचे पप्पा बी आहेत आपण तर शिकल तर बस झालं ह ते ब शकल तेेला कड शकल तर तुम्ही हा सांगवाल आणि इथं कसं आहे एकच गाणं शिकेलंय आणि ते बाहेर शिकायला गेलेले मगण कमी
तर आम्ही घेत होतो पण सध्या आमचा हॉटेलचा मेळ चालू आहे ना त्याच्यामुळेळ ते घेयच नाही पैसे जास्त अस
हा हां
बाकी चांगलं मग आता रामायण विमान आले आहे पुरती अ कुठं काय आहेयचं की प हात
ह सांग आपल्याला
हा केवढा
हा
अ
आवाज नाही आला तुमच्या बरोबर
रेंज किती वाटी
हा त्या लागला बरोबर
रे गेली वाटते तुमची तुमची रेंज गेली वाटते म्हणलं काय
इ तर फय जी आले
का हो का आमच्या इकडं येन नाही चालात मग आमच्या इकडं जरा साईटली
बॉडी किती पडते बरं मग जिमले जात असता का नाही आता अ ते मित्र आहे माझा म्हणते की मला बी देन लावाज आहे म्हणते मा सोबत चालत म्हण जरा सांगायच जाय मला काय करायचं काय नाही
पुरतन मग जिमच कसं माहितीय का खा पिय चांगलं लागते जिम साठी मस्त सण खायचं
चालू नाही खाण पिन चांगलं नसलं तररी चालते पण